कितवा फोण.
चौता.
च का हा.
ह आमच्यात पण नाही पोरग्यासाठी फक्त पोळी ते तेवढं करतोय. आणि म्हणज्या डिलेवर्ही मध्ये जरा सांगितली होती ना मला सारख्या उलट्या व्हायच. पचत नव्हं त्यामुळेळ आणंडी येते खावा म्हणून.
हा हा हा.
हम्म ते आपल्याला नुसत पण शिजवून खावडत नाही कधी तररी मी आमटी करायची.
हा.
त्यांना असं खात होत.
खाय त आता.
हा मग ते सिजर झालं टाक पडलीत.
हा.
म्हणून नंतर थोडे दिवस आणि आमच्या मालकांनी आणलं होतं.
हा.
मग ते शिजवून सोलून ते त्यांच त थोडे दिवस खाल्लं. मग पर्याला आता चालू केले तो पण सारखं सारखं नाही का वा. तेव्याच ना दोन वेळा तेवढंच.
हा तेवढेच.
अस ह.
आमचे पोरं खातात दोन्ही पण ते कसं दाजी आणि ददी दोघन खातात नाही त्यांना. पण ख हम्म, आमच्याच मी. मी एक मिस्टर आणि चौघ जण. मग त्यांना काहीतरी मटण आले त्या दिवशी आम्ही पनीर करतोय.
होय, हा हा. नाही बाहेर तेन गेल्या वर मग नॉन व्हेज खात असतील ते.
दिदी तेन
होय, खातेत की. नॉनव्हेज ख ते जास्त नॉनव्हेजच खातात. आता
हा.
परी
हा हा.
हम्म हम्म, ते म बाहेर जाणार माणसांना नाही.
चिकनच आवडते, बाकी काय नाही.
बाकी काय नाही, मग बिर्याणी चिकनचीच असतीय की.
त्यावा आमच्या मॅडमांच्यात यात्रा होती.
हा.
त्यांच्यात कसं? ते वर्षात तीन कापाय लागत त्यात बोकड आणि त्यांनी दिलत मग
हा.
मग त्यांनी कसं एकात बिर्याणी, एकात सुकं, एकात पातळ असं दिलत.
हां.
आणि त्या दिवशी फक्त, घरातून फक्त, बिर्याणीच दोनच घास खाल्लं होतं.
हा.
ते संध्याकाळपर्यंत माझा जीव असा वर खाली व्हायला लागला होता. मला ते जड लय जड, लय जड पचायला. मटणाची बिर्याणी होती ती.
मटणाचे, हा हा हां.
हा, पचल नाही बघा शेवटी ते. उलटी झाली. हा, उलटी झाली शेव टी. जेवले नाही, काय नाही.
हा.
झोपलो. अस आता जीव जाते का काय असं झालत इतक मला लोड झालत, आतमध्ये असं भरून आल्यागत झालं. हा आणि पोट भरून पण नाही, फक्त दोन ते तीन घास खाल्ल होतं. ते हाताला अस ते कसं शिजून शिजून त्याचा आर निघतोय ना, ते
होय होय होय, तेलकट होतय लई तेे आणि मटण मटण जरा जास्त तेलकट असतय ओ.
हा, ते तसंच झालते की, डब्याला सगळीकडनं तं लागल. मी म्हणाले आ ओ मॅडम डालडा घातलाय का? तूप घातलय? एवढा आणि असं कसं हेनी म्हंटलं, नाही ते तसच असतय.
नाही मटणाला कसं असते सांगा, तेल लई सुटतंय. चिकनला आपल्या तेल सुटत नाही, त्याला आपोआप तेल सुटतंय.
हं थोडं घातलं तरी चालते शिजताना.
जरा जरी घातलं तरी का नाही, त्याचा रस्ता असं पाहुणी आल्या कधी म्हणतोय तेल आना.
हम्म हम्म.
त्याला तेलच लय सुटत ते बाई कस काय मटणाला ते हे होत? हा जास्त ती म्हणते काही सांगायचं नव्हतं.
हं, ते साबणानं पण हात नीट निघत नाही म्हणत्यात.
होय निघत नाही, निघत नाही ते. तसचं असंत. होय तशीच करत्या त्या. यस ते तेेलकट लयं येत, बारा नाही तर
हम्म.
खाल्ला व्हयं.
आणि ते अंगचंच तेल सोडते मग तेवढं.
ह मॅडमचा फोन आलता. दवाखान्यात बोलवलं डॉक्टरने आता. परत? हा. काय आता? हा आलता मगाशी. आत्ता? बोलावलंय, दाखवायला आण त्याला. मला तर तिथे गेल्याशिवाय काय समजणार? फोन केलता यायले म्हणून. आता आ. अन ती मॅडम किती वाजेपर्यंत राहते वं? आठ वाजेपर्यंत. नक्की. तिथे चार आठ वाजेपर्यंत या म्हटले खरं या. हॅलो.
हा बोला की.
हॅलो
हा बोला की. आत्या म्हणताय की आई म्हणताय?
अं
आत्ती म्हणताय का, आई म्हणताय म्हंटलं?
आई म्हणते.
हं हं.
आई म्हणतेयं, ते सवय लागली बोला, हम्म हम्म तुम्ही काय आती म्हणताय?
आम्ही. हा आमच्या आत्तीच आहेत ना सख्ख्या. त्यामुळे ते पहिल्या पासून आती. हा सख्ख्या आती.
हा हा त्यामुळे आत्ती म्हणते.
आतीच्या तोंडात आति पडल्या. आ तिघच म्हणते. कोन म्हणत नाय.
अं हा. ते पहिल्यापासून बोललेलं तसंच. आत्तीच तोंडात तसंच बसलेलं असतंय ना.
हम्म. हे धर, ते धर, असं कर, तसं कर. राहतील. ते तुला का आपले पण वाटतय ना.
आपले पणा वाटतंय त्यात.
हा. आणि मी काय नाही असं काय पण असल तर जसं आपण मैत्रिणी संग बोलतोय सगळं सांगतोय मी
हा तसं काय नसत.
हा
घेतली पापाने घ जरा राखली आई आणि बाबा असं म्हणतोय दोघांना
हा हा
ते पहिल्यापासन सवय झाल्या नाही
सवय झालेली आहे छान वाटतय आमचं आमच्या बाळाला पण आम्ही बाबा म्हणायची सवय लावली आहे हेंना कधी तर पप्पा म्हणतोय नाहीतर बाबाच म्हणतोय. आणि मला तेवढं आधी आम्मी म्हणत होता आता मम्मा म्हणतोय.
हा आता आता एक सहा महिने झालं आधी आम्मीच म्हणायचा आम्मी आम्मी करायचा.
हा हा
आता मम्मा मम्मा म्हणतोय.
म्हणतेय बोलायच तेवढं अ ते नाही पोरांना अस सवय होत्या आता आमच्या ताईंची पोरं नंदूबाईंची कणी
हा
अं चुलत्याला हं म अं काका म्हणत्यात कणी ती पोरं कणी घरातली त्यांची मोठी धाकटं हाईत नाही दाजी आम चं त्यामुळं सगळी पोरं ते काका काका म्हणत्याली त्यांनी सुद्धा पप्पांना काकाच म्हणत्यात. पप्पा म्हनित नाहीत काकाचं म्हणत्यात.
हा हा
सवयचं बसल्या नाही त्यास्नी मी त्यांना किती वेळा म्हणतोय पप्पा म्हणत जावा काका म्हणायचं नाही तर नाहीच सवयच बसल्या ती आता पप्पा त्यांना म्हनणं वेगळं वाटतं. सवय पाये ती पोरं सगळीच त्यांच्यातली काका म्हणत्याली ते तसंच तोंडात बसलंय काका
ते छोटं पप्पा मोठं पप्पा असं सवय लावाय पाहिजे होती मग
हा ते धाकट दाजी धाकटं आहेत नाही सगळ्यात त्यामुळे सगळी पोरं थोरली लागली. ती सगळी पोरं काका काका म्हणतेली ही पोरं बारकी असती तवा पास्नं काकाचं म्हणं तसंच म्हणतात काका मम्मी ला मम्मीचं म्हणतात.
हा हा एकेक पोरं एकेक म्हणजे एकेक घरात ऐकले मी आक्का म्हणतात मम्मीला
आक्का?
हा अक्का म्हणजे त्यांच्या घरात सगळी असं म्हणत आलेली त्यामुळे ते आक्का म्हणत्यात
हा सवय झालेली पहिल्यापास्न हम्म
आमच्या इथे एक जण हाय पुरगी ती तिज्या अं मोठ्या मम्मी पप्पाला दा मम्मी दा पप्पा म्हणत्या. आमच्या घराच्या पलीकडं माहेरात.
हो मी तसं ऐकल काय विषय असे तस ते. कसं काय असंल ते
दहा मम्मी म्हणजे मोठी मम्मी असं म्हणल्यागत.
असं आहे काय, मी म्हणतस कोणाल तर म्हण त्याला ऐकलं होत, मी ना अशी काय म्हणत्यात ही दा मम्मी म्हणून.
हम् हम्
आपल्या इकडंच पद्धत नाय. कर्नाटकात मोठी आई छोटी आई असंच म्हणत्यात
हा कोण कोण तर म्हणतय की तसं, मम्मी मोठी मम्मी, छोटी मम्मी
मोठं पप्पा छोटं पप्पा असंच म्हणत्यात आता आमची एवढी मोठी फॅमिलीय सगळी तशीच म्हणत्यात पोरं एकाला चाचू म्हणत्यात एकाला तात्या म्हणत्यात म्हणजे चौघंजणयत ना मला मामा जे छोटाय त्याला हा तात्या म्हणत्यात जे मधलंय त्याला चाचू म्हणत्यात आणि सगळ्यात मोठं त्याला मोठे पप्पा आणि त्याज्यात पाचं हाय त्याला छोटं पप्पा असं हा आणि नाही का घरात?
हा सवयाय मी आमच्या चुलत्याला अंकल म्हणतोया आम्ही सगळीच अंकल, अंटी म्हणतोय ते संक चुलतं
हा हा काय त्यानी काय करत्यात?
त्यांची पण रिक्षा हाय
हा
परवा टेट्स ठेवला होता. बघा वहिनीचं लगीन झालं ते
होय काय, गेल नाही त्या लग्नाला मग?
गेलतो की लग्नाल, टेटस ठेवलो होतो की आम्ही
न्हाय वो, मला दिसलाय का नाही काय माहिती
बघितला अशिला खर ते आजून लक्षात नसेल डॉक्टर हाय ती, हम्म अ न नवरा तिचा बेंगलोरला असतोय
हा
आणि दिलय इथ आमच्या गावात असं अदमापूरच्या पुढेच गेलया
हा हा
खरं नवरा इंजिनीयरय
हं
आणि ती डॉक्टराय, मग बेंगलोरला कसं कर्नाटक बोलत्यात ना सगळी
होय होय
मग त्यामुळं ती म्हणत्या सध्याला तिथं दवाखाना घालणार नाही, म्हणती अनेक वर्ष दोन वर्ष जाऊन दे आणि मग घालणार म्हणती
हा हा सवय होवूस्तवर
तिला बेंगलोरमध्ये गेलं तर कनंड बोलाय पाहिजे आणि लेग्युर आणि कस सगळ्या माणसना इंग्लिशीबी येणार नाही ना हिला हीला हीच्या संग, हम्म अस पण होतय
आता एके एक खेडं भागात आलेली
ह आता आपल्यालाच म्हणा इंग्लिश आता डॉक्टर काय बोलत्यात ते समज तय तेवढीच? आता एवढा रिपोर्ट काढला मला त्यातला एक बी रिपोर्ट समजना झाला
कसं करायचं माहिते का? गुगल गुगल असते ना आपलं
तस स्कॅन करतोय मी तस दुसरे रिपोर्ट करतात, खरे हे जे सोनोग्राफीचे रिपोर्ट आहेत हे पॉईंटयत नुसत्या
पॉंइट आहेत व्हय.
हा ते पॉईंट मला समजना झाल्यात मग कुठला पॉईंट कसा येते तिथं आता डॉक्टरस सांगणार नाही.
हा म डॉक्टरांना विचारायचं मला ह्यातलं समजवून सांगा म्हणजे समजत नाही मग प्रत्येक वेळ म आपण अंद हा अंदाज लावू शकतोय.
हा नाहीतर मग मी तसच करतोय गुगलला स्कॅन करतोय सगळं. गोळ्या सुद्धा स्कॅन करतोय गुगलला. गोळ्या सुद्धा मी स्कॅन करतोय त्याशिवाय खायीत नाही.
होय थांबा.